हॅलो
हा
हॅलो, हा तुम्ही कोल्हापूरला गेलता, कोल्हापूरला जाताय का नई. आ हा रंकाळा वगैरे
होय रंकाळा वगैरे बघायला जातोय की आता ते नवीन निघलय बघा मिनी गोवा पाझर तलाव हा त्यावेळचा मी नीपाणी करुन हा निपाणी करून पाजर तलावाला आलतो.
पण छान झाले कासवच्या तोंडातून पाणी वगैरे पडे ना हूं छान झालेय काय आपलं पाजर तलाव पण हूं कोल्हापूरला पण आता रं काळ्यावर पण छान झाले आता पूर्ण तिथं ब जे हे केल्यात हा डेकोरेत म्हणजे छान केलेत आजूबाजूला वैगरे पाहिलं अस रस्ता अस म्हजे हे असायचा पण आता क्लीन हो हो. आपलं म्युझिक कारंज्या वगैरे बनव केल्यात म्हणजे सध्या चालू आहे की नाही हे पण माहित नाहीये पण बनव आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा चालू होतं काम त्याचं
हा हा तुम्ही कनेरी मठ बघितलाय का?
हो कनेरीे मठ पण बघितले की,
हा हा हा
तुम्ही बघितला
मी नाही बघितलं
नाही छान आहे खूप तिथं प नाही एक फुल एक दिवस आलात ना पूर्ण एक दिवस जातोय त्याला बघायला छान हाय म्हणजे पूर्ण असे मूर् तेच आहेत पण असं वाटत की ते रिअल मध्येच माणस म्हणजे जुन्या एकदम ह्याच्यात तिथल्या कणय बायका अस काम वगैरे कर व ह वरे छ तिथं एक माणूस किंवा लेडी अस उभारल्या पूर्ण मूर्तीकरां इतकं छान बनवलं र्लेडीच्या पूर्ण मुमेंट जश शरी रचना म्हणा किंवा हाताच्या शिरा सकट त्यां व्यवस्थित असं कोरल्यागत काढलेत होय-होय मस्तय हो प्राणी पण छान केले हो हो न म्हणे त्यांमेंट म्हणजे त्यां एन्जॉय होत त्यांनाद्ा बघायला मिळते का ना काहीतरी छान आहे कानेरी मट पण होय होय भूत बंगला पण आहे.
होय नवीन आहे की काय का आधीपासूनच आहे.
पासूनच आहे पण मी पण अजून भूत बंगला वगैरे बघितलेला नाहीये तसं माझा पण छोटा मुलगा आहे त्याच्यामुळे नाही मी बघत हा मग मी आले की तो पण येत तो ना त्याच्यामुळे नाही हे करायला गेले पण आहे तिथं भुत बंगला पण आहे. पण म्हणतात म्हणजे भीती वाटते म्हणून नाही आहे मोठा आ आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा आम्ही किती एक तीन हा छा छोटा होता. तेव्हा पाच सहा वर्षाचा होता तो आणि तिथ अलाऊड नाही ना मगं छट मोट्या मुलांना घेऊन जायला घाबरतात त्याच्यामुळं.
होय घाबरतात मुलांना घेऊन गेल्यावर. तुम्हाला किती?
एक आहे.
होय का हा मला दोन आहेत.
होय का केवढे आहेत?
एक चार वर्षाची मुलगी आहे आणि आत्ता एक मुलगा आहे अकरा महिन्याचा.
हा हा मला नऊ वर्षाचा आहे एकच मुलगा आहे मला नऊ वर्षाचा. हो हो स्कूल चालू झालेली आहे ना आता त्यांची. हम्म त्याच्यामुंळ. आता येईल तो पाच वाजता येतोयं. हम्म. मगं आता आली की परत आली की थोडंफार खा इकडं तिकडं-
हा चहा पाणी. हॅलो.
आले की थोडं. हॅलो, हा आवाज येतोय का?
हा येतो येतो बोला की.
हा तेच मगं. म्हटलं आता आंबोलेला का? आता या दिवसात फिरायला गेलेला भारी वाटते होय. पावसाळ्यात होय आता धबधबे वगैरे चालू होतात ना पावसामुळं. निसर्ग बघायला वगैरे भारी वाटतं
मला तर सगळ्यात जास्त तुम्हाला फिरायला गेल तर सगळ्यात जास्त आवड- म्हणजे मला ते तारकल म मालवण.
हा.
तारकली हा तारक. कली मालवण आम्ही सगळीजण फॅमिलीच गेलतो. त्यावेळी खूप मजा आलती. ते त्सुनामी तलाव नाही काय? सुनामी तलाव तुम्ही बघितलं आहे काय?
हा हा तेव्हा तिथं बघून ते खूप छान वाटलेलं पाणी मध्ये.
मी पण जाऊन असं दोन वर्ष झालेत की.
अच्छा अच्छा, हा बोला ना.
आवाज येतोय ना तु मला हॅलो. हा हा, बोला कि. हॅलो?
हॅलो?
हां बोला.
हा हा तिकडं पण छान आहे ब ह्याच्यामध्ये- त्या पण चांग-
हॅलो तुमचा आवाज येत नाहीय. रेंजमध्ये रेंज हां हां. हॅलो?
हां बोला ना.
आता येतोय काय?
हा येतो येतोय, आवाज येतोय, मगाशी येत नव्हता, कटकट असा आवाज येत होता.
हा हा रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे होत असणार आहे. हम्म, होय आभळच आहे आणि त्यात सकाळपासून पाऊस चिर-चिर, थोडा-थोडा येतोय एकदमच मोठा येत एकदमच बारीक येतोय, हम्म. होय, चिकचक झालाय नाहीतर काय-
आणि मुलांना पण सोडायचं म्हणजे बाहेर गार वातावरण हाय नाही. त्यामुळे तब्येत पण बिघडत्या, आवं मुलांची असा वातावरण वातावरण
यला पाहिजे आता सर्दी खोकला ताप हे चालू होतय.
होय.
होय, क्लायमेट चेंज होय, होय आणि आता सात ते, ते चालूच आहे आता सध्या
होय, होय, होय आहे की. मी कालच माझ्या मुलाला औषध घेऊन आलोय बघा.
का आणि मुलांना हे काय सांगता पण येत नाही, त्यान काय पोर किरकिर-
होय लय खूप चिडचिड करतात.
होय, काय न्हवच झालं, म्हणून मुलं आजारी तेवढं नको वाटते पडायला.
होय मुलं आजारी पडलीत की, काय सुधरत पण नाही हो.
आणि नाही पूर्ण घरा आजारी पडल्यासारखं होत- त्यांच्यामुळे आपली पण किरकिर, चिडचीड होत्या काय न्हवच पोरं नीट असलं तर सगळं नीट असतय, नाहीतर काय खरं नाही.
होय.
त्यांच्यामुळे आपली पण चिडचिड होती.
चिडचिड होत्या होय.
म्हण मुलांना काय खळत एक नाही काय नाही
हा.
पोरं अगरे तर पोरं कुठं काय खातात, उगच औषध कस द्यायचं म्हणायचं आणि त्यांना ओडायचं
होय आणि औषध तर कुठे पित्यात ओ. खूप दमवतात औषध प्यायला. साखर खा हे खा, मी हा- मी तर त्याला पाणी आहे, पाणी आहे, म्हणून औषध घालतो.
हह
तोंडातून बाहेर काढत होते औषध म्हणजे तोंडात तसं धरतच नाही.
नाही हो जे कस कडू असते, त्याच्या मग करतात पोरं, आपण मग ते पण खाऊ शकत नाही, म्हणजे बघायचं तोंड किती वाकडं करतय.
म्हणणार होत तुम्हाला, आपण ते आपण खात नाही मुलांच तर काय म्हणून
होते मुलांना कॅडबरी कु हे असलं आवडतंय जे हेल्थ साठी चांगलंय खावा म्हंटलं की खा नाहीत भाखरी भाजी असलं खाणार काही नको पिझ्झा बर्गर तुमच्या मुलगीला काय आवडते
अवा ती तर शाळेला जाताना दुकान जवळ जाते दुकानातलं काहीतर पहिला घेते नंतरच शाळेला जाते नाहीतर मी शाळेला जाणार नाही असं डायरेक्ट तोंडावर बत पला आम्ही घाबरत होतो शाळेला आपल्या मम्मी पप्पा ओरडलीत की पहिला शाळेला जाणार आताची मुल पला दुकानात खायला द्या नाही तेव्हाच मी तेव्हाच मी शा ला जाणार नाही मी शाला जाणार मी अस म्हणतो आणि आहे की तला आ लहान गट म्हणजे ते हे एल केजी लाय
हम्म एल के जी ला नाही आता चले नखरे आहेत खरंच घरातलं खायला नको हा सगळं सगळं पाहिजे व्यवथजे आणि सग नन पाहिजे स नन पाहिजेत हा आपल्या आपल्या वेळेचं वेगळं आपल्याला तेव्हा चटणी भाकरी दिली
आ होय त हो आमच्या मम्मीनी तर एकळ्या शाळेतन परत आल्यावर बाहेरच उभा के ली शाळेत ना का परत आला म्हणून सांगायचं म्हणजे तुम्हाला आम्ही आणि आम्ही घाबरत पण किती होतो हो घाबरत पण खूप आत्ताची मुलं काही घाबरतात
हम्म आता शिक्षकांनाच घाबरत नाहीच आईवडील तर लांबच त्यांना डर डर करतो
होय बघा कि आणि लय हुशार पण लईत चपळ पण लय आहेत
म आत्ताची जनरेशन जर म्हटलं होय होय होय आत्ताची जनरेशन तशी आहे आत्ताच्या मुलांना मोबाईलमधलं आत्ता म्हणजे एकजे एक वर्षाच्या मुलांना सुद्धा मोबाईल मधलं बघायचं सगळं कळतंय काय नाही होय आधी मुलांना पहिला मोबाईल द्यायचा आणि मग पोटाला घालायचे जणू की हे आमच्याच पोटाला खातात आमचा पहिला असाच होता हा मग त्याची सवय म्हडल्या मग आता स्कूलला चालल्यापासून बंद झालाय तो ना पहिला मोबाईल द्याय णोट घालायच मोबाल नाही दिला की तोंडात घाला म्हणजे हे म्हणजे जेवतच नव्हता अ मार खायचा मग त्याच्यापेक्षा चार घास खाते पोरग म्हणायचा आणि द्यायच
द्यायचं होय ते सवयच लागलेलं असत नाही बाळांना आपल्या
मग काय तर आता नाही मग तर आता आहे व्यवस्थित स्कूलला चालल्यापासून आहे व्यवस्थित
समाधान शा चाल्या म्हणजे सम हा हा
शाळेत म्हणजे एकमेकांच एक बघतात की ती कशी आहे ही कशी त्याच्या म एकमेकांचं बघून ती व्यवस्थित करते
होय वागतात हा मॅच्युअर होतात हा बरोबर
होय होय नंतर काय आम्हाला पहिला होय काय आमच पण आता येईल आपलं पण टायमिंग झालं
संपलं हा हा हा हा वेलकम चाल करूया की हा
द